हॅलो, हा बोला कि. आवाज येतोय की.
हा, काय चाललंय?
काय नाही बघा लाईट गेली. आता बाहेर बसलोय
गरम होत असेल. ना
होय ना आता जरा कसं झालंय एक डिश टीव्ही वाले आले होते, डिश बसवण्यासाठी.
हा, हा.
म ते जरा चॅनलचे कनेक्शन्स वगैरे बघत होते, तर लाईट गेली आज मंगळवारे ना.
हो मंगळवारच लाईटीच
लायटीचा प्रॉब्लेम आहे तिकडं
इकडे पण गेलीय बघा आत्ताच जस्ट गेली लाईट
हम् ते प ना सगळीकडेच गेली.
कोणता डिश बसवला?
एअरटेल
ह हा
एअरटेलचा बसवला जुना होता माझ्याकडे टाटा स्कायचा तो दोन हजार बावीस साली त्याच्यावरती शेवट रिचार्ज झाला होता. मग त्याच्यानंतर आता तो वापरला जाऊ शकत नाही. म्हणत त्याची म्हणे सग जुन सेटअप आहे त्या कार्ड वगरे असत. तर ते म्हणतात की त्याला खर्च करून बसण्यापेक्षा का एअरिटेलच्या नवीन घ्या.
हा
त्याच्यामध्ये तुम्हाला चॅनल्स भेटून जातील.
हो आली बघायलाय आमच्या
हो आली आच्याकडे पण आले ए मैत्रिणीला फोन केला होता मी कार्य ॲप मधून
हा हा हा
मग तिच्याकडे थोड्या रेसिपीचं पुस्तक आहे. ना
हा हा
मग तिला फोन केला होता. मग तिन थोडी सांगितली मदत केली आज
हो ना
हो
हो रेसिपी वगैरे सांगितलं. की आपल्याला म्हणजे बनवायला बरं पडते. ना
तेच ना मग आज तिन जशी सांगितली तशी एक रेसिपी करून बघितली
हा
दुधी भोपळ्याचा पराठा सांगितला होता. तिने बनवला पण थोडस काहीतरी चुकल्यासारं वाट मला आधी दुधी भोपळ दिसून घेतला
ह
त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची कोथिंबीर कोथिंबीर लसूण गव्हाचे पीठ हा आणि हे बेसनचे पीठ
थोडं ज्वारीच पण पीठ घालायचं
होय कसं झालं माहितीय का त्याला पाणी असते ऑलरेडी केलीस आणि त्याच्यामुळ ते जरास चिकट झालं
हा त्याच्यामध्ये थोडं ज्वारीचं पीठ घालायचं म्हणजे क छान होते. गवाच्या पेठामध्ये कसं होतं करते का गव पणा जास्त असतो गावाच्या पेठाला त्यामुळं ते तस होत.
हम् आता पुढच्या वेळेला वेगळा करून बघत मग त्यानी पालक सांगितलंय पालकाचा पण त्याने सांगितलं. की पहिल्यांदा चिरून घ्या आणि डायरेक्ट मिक्सरला फिरवा बट अजून एक मैत्रिणी म्हणाले. की तस नका करू जरा पालक एक ला उकळी काढून घ्या. एकदा आणि त्याचा कडवटपणा जातो उकळी काढल्यानंतर मग कळी काढल्यानंतर जरासी पानं मऊ पडतात मग त्याच्यानंतर त मिक्सरला बारीक करा.
मग तिथ पेटामध्ये झाला थोडा ओवा टाकाला तरी सुद्धा चालतो.
होय फक्त कस होतय. बी हो तेच ना आणि बघायची ट्राय करून पालकाची एकदा बीट बटा बिटाचे पण छान होत म्हणले मैत्रिणी माझे बिटाचे पण एकदा ट्राय करून बघ.
हो मेथी पराठा असतो.
कलर पण छान दिसल्यामुळे जरा त्यांना आकर्षण वाटतं ना त्या गोष्टीचं
हो मुलं खातात आवडीन
हम्म.
आणि असे बीट वगैरे खाणार नाहीत मुलं आपली
एखादा पे तुकडा खाल्ल्यासारखा करतात आणि परत खातना मग
अ हो.
हम्म.
ह.
माझा मुलगा तर कुठल्याच भाज्या खात नाही चपाती पूर्ण संपवतो खर भाजी कुठलीच खात नाही.
फक्त चपातीच खातातो कमवतो.
फक्त चपाती आणि भाजीतली दोन फोडी खायची आहे.
अरे.
ह त्यांच्या टीचरांचा फोन आला होता विरयन टिफिन संपत नाही.
हा.
फक्त चपाती खातो भाजी खात नाही.
हो टीचरां आ तो एक मोठा प्रश्नच झालाय ना त्यांचा
हो त्यांच्या समोर बसून जेवण फिनिश करावं लागत सगळ. ह तर मग ते कंप्लें करतात पालकांना फोन करतात.
पालकांनी आता त्या मुलांच्याकडडे लक्ष द्यायचं की त्यांच्या कामावरती लक्ष द्यायचं.
खोच मोठा प्रश्न झा हम्म.
शिक्षकांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचंय.
आणि अभ्यास तर त्यांच्या बुद्धीच्या मानान खूपच अभ्यास असतो त्याला दप्तराात ओज सण होत नाही तो रडत असतो मला खूप ओज होतं दप्तराचं जरा पुस्तकं कमी करायला सांग. होय सहा वर्ष
अ सहा वर्षात एवढं नाही ना अभ्यास देऊन चालत.
तेच ना आपल्या वेळी गोष्ट वेगळी होती. आपल्या वेळी तीन चार पुस्तकं नेली विषय संपला. त्यांचे आठ पिरियड आठ पिरियडचे आठ पुस्तकं आठ भैय्या मग ते म्हणतात तुम्हाला जर ओझं होत असेल तर एक सेपरेट पिशवी द्या त्यांच्यामध्ये वह्या ठेवा ते कॅरी कसं करायचं ना त्या मुलांनी
हो एक बॅग अडकवणार एक हातात.
हं तो रडच होता मला एवढं ओझं नाही सहण होत.
अरे बापरे!
माझ्या मामाची मुलगी आहे ना.
हा.
ती जेव्हा शिकायली होती त्यावेेळेला कसं होतं. त्यांचे टीचर्स प्रत्येक स्टुडंटचे असे कपट कपाट असायचे. समजा चाळीस विद्यार्थी अस. हा चाळीस विद्यार्थी असेल तर त्यांचे सेपरेट सेपरेट कपाट असायचे.
हा
ग त्या कपाटामध्ये वह्या ठेवायच्या मुलांनी.
हा.
त्यांचा त्यांचा अभ्यास पूर्ण करायचा आणि तिथंच ठेवून घेतात ते आणि एखादं पुस्तक सध्याची परीक्षा वगैरे असेल किंवा काय असेल तर ते फक्त त्यांना घरी बाकी सगळी पुस्तकं वह्या सगळं ठेवून घ्यायचं.
हो का, तर चांगलं आहे की मग.
हा हे चांगलंय मग मी आता बघूया त्यांची जेंव्हा नेक्स्ट मंथ मध्ये पेरेंट्स मिटिंग असेल ना. त्यावेळेला मी हा एक मुद्दा बोलून बघते.
हो मुद्दा मांडू शकता तुम्ही हा जेणेकरून मुलांचं ओझं. ज्या हा ज्याचा अभ्यास जास्त आहे ती तुम्ही घरी द्या ना.
हम्म एखादी वही घरी दिली तरी चालते पण
होमवर्क साठी एक वही वेगळी सेपरेट करा. तो होमवर्क तुम्ही घरी द्या तो आम्ही घरी करून घेईल.
हम्म
बाकीचं ओझं दप्तर काय आणायची गरज नाही ना.
मग तेच ना तेचं पाटीला त्रास होतोय अडकून.
अ एवढ्या लहान वयात मुलांच्या पाठीला एवढं ओझं म्हंटल्यानंतर.
हम्म.
त्रास होतो म्हणून मुलं म्हणतात मी नाही जाणार शाळेला. कसं जबरदस्ती खाण्यापिण्याच्या बाबतीत पण जबरदस्ती. म्हणजे कसय मुलांना एखादी गोष्ट आवडते नाय आवडते. त्यांना त्या काळात भूक लागलेली असते नाही लागलेली असते.
प्रमाण असतात मूड प्रमाणे गोष्टी बदलत असतात लहान मुलांच्या. असा विषय आता.
समजून घेतलं पाहिजे ना.
तर आपण नाही शिक्षकांनी समजून घेतलं पाहिजे आपण किती समजून घेणार.
शिक्षकांनी समजून घेतलं पाहिजे मग ते मुलांना काय वाटतं आपल्यावर दबाव टाकला जातोय. ते तुम्ही खाल्लच पाहिजे ते नाही खाल्लं की पालकांना तक्रार. करणार मग पालक पण ओरडणार मुलांच्या वरती.
बरोबर.
असा प्रश्न होत ऐवजी जर आपणच शिक्षकांना पालक मिीटिंगच्या वेळेला समजावून सांगितलं की छोटा मुलं छोटे आहेत त्यांना जास्त असं. फ्रस्ट्रेशन अभ्यासाचं जास्त टेन्शन देऊ नका. का तेंहा आणि मन रमण्यासारख्या गोष्टी तुम्ही घ्या ना.
हो.
मण रमण्यासारख्या तुम्ही गोष्टी घ्या. चाळेमध्ये उपक्रम घ्या छान छान.
त्यांना आवड निर्माण होतील अशा गोष्टी त्यांनी घेतल्या तर त्यांनी पण म्हणजे शाळेला जात. ना रडणार नाही. प्रत्येक वेळीला.
हो नक्कीच मुलं. अगदी आनंदाने मुलांना उत्सुकता निर्माण होईल ना उद्या कोणता ना कोणता उद्या कोणता खेळ घेतील उद्या काय उपक्रम घेतील.
शिक्षण ऍक्टिव्हिटी बेस्ट लर्निंग घ्यायचं त्याच्यामुळ शिक्षकांनी ठरवले पाहिजे की ह्या एक्टिव्हिटी मधून मुलांना शिकवा शिकवलं पाहिजे नुसत पुस्तकी ज्ञान महत्त्व नाही ना. त्यांना बाहेरचं पण नॉलेज पाहिजे थोडं व्यवहार ज्ञान पाहिजे. ह्या गोष्टी शाळेत शिकवल्या पाहिजेत ना आजकालची मुलं काय करतात फक्त अभ्यास एक अभ्यास करतायेत व्यवहार ज्ञान मधल त्यांना काहीच येत नाही बाहेरच्या जगात कसं राहिलं पाहिजे काय केलं पाहिजे कोणाशी कसं बोललं पाहिजे.
हो मोबाईलच्या दुनियाची आजकाल मोबाइल
आज माझी बहीण गेली होती काल त्याच्या शाळेमध्ये तर त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही घरी घरच्या वाता वातावरणामध्ये जर मुलांशी ज्या शब्दामध्ये बोलतात ते मुलं त्याच अनुकरण करत असतात. तुम्हीच जर त्याच्याशी व्यवस्थित बोलला तर काही प्रश्नच येत नाही.
होय..
काय काय मुलं बॅडवर्डस वापरतात शाळेमध्ये मग ते कुठून शिकतात. तुमच्याच घरातून शिकतात कारण शाळेतले तर शिक्षक घान असे शब्द वापरत नसतात ना
होय ना.
मग तुम्ही शाळेत जर घरात जर व्यवस्थित एकमेक कांशी बोलला संवाद साधला. तर काय प्रश्नच येत नाही ना.
हो घर पणे ते आधारितत.
म्हण तेच ना घरच्या घरचं वातावरण बऱ्याचदा म्हणजे हे करत असतं ठरत. तस त्यांच्यासाठी असं.
घरच्या वातावरणावर डिपेंड असत संस्कार म्हणा.
तेच ना.
चुकीचा जरी एखादा शब्द वापरला तर ते मुलं कॅप्चर लगेच करून घेतात.
हो तेच की त्या टी ह्याच काय झालं टीईटी परीक्षेचं.
काही अजून त्याच नाही माहिती सप्टेंबरमध्ये घेणार आहे म्हणतायेत ऑनलाईन पद्धतीनं.
ऑगस्ट मध्ये म्हणाले होते ना ते.
नाही सप्टेंबर मध्ये सांगितलेय.
हम् ऑनलाईन पद्धतीने.
हो ऑनलाईन पद्धतीने.
मग ज्याने फॉर्म अर्ज भरलेले आहेत. त्यांची परीक्षा होणार का परत नवीन अर्ज भरायचे.
ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांचीच होणार परत अर्ज भरायचे. जिनद.
बरं म्हणजे ज्यांनी जुने अर्ज भरलेले आहेत त्यांचे होणार.